हा मॅडम. जेवला?
हम्. जेवलो की, तू जेवलास?
नाही अजून.
काय करालायस? ह.
काय नाही. इथं रस्त्यावर उभा राहिलोय.
का बर?
असंच जरा मस्त वार-वर्वशी उभा
बर. मग काय जेवायला बोलवलं नाही? घरात काय जेवायला वाढले नाहीत?
जेवायला वाढणारीच अजून आली नाही, त्यामुळ कसं वाढणार कोण.
बर, मग घेऊन येशील की नाही.
घेऊन येणार होतो खर अजून टाइम आहे त्या गोष्टीला.
हा हा हा.
हां
आ?
मग कधी आला मॅडम तुम्ही?
मी पाच वाजता.
आणि तुम्हाला म्हटल्याला पाच मिनिटांने कॉल करतो, केला नाही मला कॉल तुम्ही?
केलंय नव्ह आता पाच मिनटांन.
आत्ता पाच मिनिटं हुल्यावर कसं चालायचं. पाच मिनिटं माझ्यासाठी पाच एक मिनटं म्हणजे असं पाच मिनिट वर्षापेक्षा जास्त. हम. आ?
हा हा. तुम्ही कुठ गेलता फिरायला?
आम्ही कुठे जाऊ फिरायला? आम्ही कुठच गेलो नव्हतो फिरायला.
कुठे तर गेला होतासा मला कळालं.
नाही. तुम्हाला कोण सांगितलं?
आम्हीच बघितलं तुम्हाला. मी तुम्हाला जाताना बघितलं ना म्हणून म्हटलं.
तुम्ही काय रस्त्याला डोळे लावून बसलेला अस ताय काय
होय
हा माझ्या माग सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे असं बसूत्या का काय
दांडीमदे लावलोय तुमची मम्मी काय तर घेईल काय आणि मग जेवलास
नाही मगाशी दोन प्रेमान घास खाल्लोय दोन काय तीन खाल्ले वाटतं खर जे काय काम करायच होत ते हात बाजूला चाललेला आमचा
हम हम हम हम
अ ह ह हा ते प त्या जनावराला कसं लांबणं चारतय की चावल म्हणून तसं चारालती
हा चावलं बिवलं तर जनावर मला कुठतरी काय करू
आता नागच प पुसफोसतोय आणि म्हटल्यावर जरा हे करायला नको
हा मग काय म्हणता आणि
काय नाही बघा जेवले आता बाहेर
आमचे पैसे मिळवायचं काम चालूय पाच मिनिटं थांब हॅलो
ह - ह - ह
आपल्य फायद्याचं नाही ते हा माझ्याकडे पैसेच मागू नको हॅलो
कोण बोलवालय
मित्र
हम् हम्
आणि काय म्हणता मॅडम
काय नाही बाबा हम्
कस काय काय नाही
बर हम्म
असं एवढ्या लांबन चालत्यात व्हय चालताना एवढ्या लांबन गॉड वाटतय व्हय कसं तोंडाला गेला पाहिजे
हम
गप्प पड तोंडात हात गेला पाहिजे
जा हम मग आणि काय हॅलो बोल की
हॅलो काय केला म्हणायच आज मॅडम दिवसभरात तुम्ही सांगितलं नाही आज मला अजून
काम होते भरपूर ऑपरेशन होते सर्जरी होती ना एक हे चालू होत दिवसभर काम भरपूर असतात
हा
हम् हम्
हे घराकडे तेवढां अपडे अपडेट हे एवढंच नाहीं नाहीं हां येतो येतो येतो आवरूंन येतो
हम्मं कोणं बोलवतं आहे तुम्हांला
हं पैसे मागूं नको रे मारतां हॅलो
हम्मं
बोलां
बोलं की
हम्मं
गेली ते आंता
गेली इतनी परंत इतनीच परंत
येतं नाहीत बोलं
हां
त्यांतला एकटां लागलेला पैशांसाठी कांलच्या देना लागलां पांच हजांर रुपये दे म्हणूंन
कश्या लां
नं सांगतो सांध्या कॉलवर आपल्या रेग्युलर सांगतो बंट अजूंन तरचं होतं हम्मं हम्मं हम्मं हमं शे कुंठत यकांय्यालावढ हंम हंम आणि
कायं नाहीं मं मांतया फिरांयला लागले शेतपावली कराले हम्मं
ऐकूंनच करां ल्यांस नं व
कायं ऐकूंन करतेस म्हणजे
आंह
म्हणजे
म्हणजे म्हणजे ते तुंला बी चांगलंच कळांले की
ऐकूंन करायलांस म्हणजे ऐकूंन करायलांस म्हणजे असंच
सांगित नांव जरां थांबा यचं व्यायाम करायचं
मी आधीपासूंनच करतो आहे फक्तं आंता पाऊस होतां म्हणूंन करतं नाहीं आणि मी पहिल्यापासून चं करतो
पहिल्यांपासन करतें माहितय किती करतेस ते
मंग कांय तुं आल्यावरच असं होते बस्तंच गप्पां ठोकत येतो
मी गप्पां टोकत नाहीं बसणारं तरं मंग कायं मंग आंता कोणां संघ आणि दुसऱ्यां संघ ठोकत बसूं कायं.
मंग मंग बसल्यांवर मंग एवढां वेळं झाल्यांवर एवढ्यां रात्रीच कोणं फिरते खोळ्यांकत अजूंन
खोड्यागत म्हणजे मं मी होतोच की संग
हम्मं हम्मं मनं उच्च शेष शेखावत
हां सांगल नंगा कुंगनाथ आंता ऐक त्यांला जामूंन सांगालते दिसते
हम्मं हम्मं हं
खरोखर तुंला एकदाचं दाखवांयला पाहिजे तसलं.
मलां दिसतं नाहीं तसलं दिसतं नाहीं कसं
ए नाही म्हणू नको.
हम्म नाही
अरे जे ज्याला दिसायच त्याला दिसते. ते काही प्रत्येकाला दिसते अस नसत.
नाही नाही दाखवते. अग तू मी मला विचार की. रस्त्याला फिरवतांन दा तुला किती दाखवतो मी.
अस हम्म, ये ये ये जेवलो की मी आता एवढ प्रेमान घास भरवलेल.
जेवते जा.
करते मी तुला नंतर आणि जेवुण घे तोपर्यंत. जेवुण घे तोपर्यंत.
नाही आता दुसरा कॉल करणार मी. मला सांगित नाही त्यावर टाकले ते मॅसेज.
फोन करते मी तुला थोड्या वेळाने. जेवुण घे तु पण. ह